हॅलो! हॅलो! तझं टास्क कि झालं?
आता लास्ट पाच,
खोक खोकले पाचवा लास्ट पडली.
हम ते झाल्या नंतर ना आणि पाच तिने काय म्हणल्यात रोज दहा करा म्हणल्यात ना?
पाच पाच एकटे
मग तेच के वर तर पाच आहेत. मसेज आलं की मगाशी ग्रुपला कमीत कमी तुम्ही दिवसाला दहा कम्प्लीट करा म्हणून आलता.
होय! ग बाई मग आता पाच केल
हात
मग आता हे पाच कर तो चार्जिंग नाही आहे चार्जिंग लावणार आहे आता मी
चे पाच कर उद्या पाच कर असं का करूया पाच पाच जड
ह म्हणजे आता हे कॉल झाले की नाही हे चेकिंगला प नर
हा चेकिंगला ते पडत्या ते ज कर त लोक
मग चेकिंग झाल्यावर मग पेमेंट येणार
हम्म
हम्म ते कायतरी इश्यू चालू होत त्यांचं
मला काय चालतं माहि का सुरुवातीला तेल म्हणजे ट्रशिफ्टिंग तासचालता मला
हा
कांचीच्या ट्रान्सलेशनच कस जरा मी केलो काय मग माझं लगे क किंद ल प पल धाका म्हणजे दहा काय बारा कॉल झाल्यानंतर ना लगेच मला आहे नाही ते आलं अ पेमेंटचा ऑप्शन ओकन झाला तिने लगेच बारा कॉल ील
चेक केले
हा ते बारा कर पहियला लगेच चेक केली हा बारा कॉलेलेज ए ट्रची होत माहि का ते इंग्लिश आथे माठी करायचं होतं नाही बोललेला असत ना आपण ते टायपिंग करायचं होतं केला तिने लगेच केक लिली होय म्हणजे ते दुसऱ्या आपलं दुसऱ्या जाते दुसऱ्यात आपल्याला येते बोललेले सगळं
ह
पणकर े वाला लणे
हा
तसं ते आपलं बोलाल्यायला दुसरयला जाते मग त्यािने जे आपण बोलावले नाही ते मला जे टायपिंग करायचं खर ली काय काय बोलले
गेला ते पाठवलाे तीनशे रुपये लागला पंराशे हार रुपये संपले ते मराठीत आलं का सुपलं
म बर बर
पन्नास पंट पसेंटफम ह हम् ते श्याणू पैशाले त तुलाने
आल्यात खरं बॅलन्स आपपला त्या फोनचा पा्ल
कसे आल्यात मला कस आलं अ मी लॉगिन मारलो असते की मग सांगितले असतील तर
अरे खर बॅलेन्स आपल्या ओटीपीच आहे ना त्याच्यातून मी ट्राय केलो की
अग कॅश ऑन डिलव्ही करायची कॅश ऑन डिलव्हवर ओडीपी लागत नाही ना
अरे पण लॉग इन करायला ओटीपी लागते ना दुसऱ्या फोन म लॉग इन करायला येत नाही
नाही आता मी मगाशी कपडे मागवले हो की दोन तीन कधी कालते
पण त्याला आता पाचशेच असलं तर अडीचशे बसणार अडीचशे आपल्याला द्यायला लागणार
होय आता ऑफर काय झाल त माणझ्या का पोरांची याला ऐंशी रुपये लाल तर टी शर्ट टीशर्ट हा ऐंशी रुपयांची पन्नास रुपये मला पाहिजे होतोय पन्नास रुपये तर कोणाकडे माझ खिल्लेक नाही पण म्हणजे ते फ्री कॅस नव्हतच कोणाकड
हा हा
हम्म
कधी
तेरा हजार रुपये हम्म आणि ते शाणवर भोट पहिलीस काय
नायेते
नवीन स्टॉक आलाय काय किती किती माहिती आहे काय तेरा हजार रुपये बारा हजार रुपये अकरा हजार रुपये एवढ महाग आललेत स्वस्त पण आहेत
आणि चार हजार पाठवायला चालू करा म्हणा
बी एमडब्ल्यू का कुले चाले बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्य मोट स्पोर्ट हा बएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू करताये मोतीवढ मागा आहेत सगळे भीमड आहेत फरारीच पण आहे पहिले ला होय सुरुवातीला पाठवलेलीत की आम्ही तेव्हा घ्याय नाही ना म
म ते तेच केिमा आणि बरंच पाठवा म्हणा खरे
बस पलीस बाैकी
कसल रे
कमी होत वाटतं रे रेट एवढं नव्हतं वाटतं तेव्हा
ये ते का नाही संपल्यावर जास्त रेट दाखवते वाटत
हो ते आपण संपल्यापण संपल्यावर
जास्त रेट दाखवत तज
ते वापरसफाईी याध घेतलीस तर बर ना
हम्
नाही तर मग वाढते ना ब्लॅक पेंट तर त फ्लॅश त हते आच
तुमचं पण डीज कुठले कुठले येतेु्हीहेरले आता लेडीज मध्ये हाएस्ट किती टय माहिे का एक मिनिट
ते पन्नास टक्के कराय नको पाहिजे होतं का नाही
काय वय मग मजा तुमचं पण आहे
हो
तुमचं पण आहे की ऑफर म डिस्काउंट मध्ये मज सनी चारशे पसेंट स्टार्टिंग आहे
ते हिलवाल भरपूर आलेत ना म तुला पाहिेेत ना हिलवालं
हो
हिल तर भरपूर आल्याच
किती रुपला
ह ह ह दोन ते दोनशे एक बुट
हे रे प्राईज -प्राईज
प्राईज एक मिनिट थांब की बघालोय
अकराशे
प्राईस कमी तुम्ही लोएस्ट गेली कुणी पाचशे पसन हाय बघ म पाचशे मधलं तुझं त्यातलं यूज होणार ना दोनशे पन्नास, आणि कमीत- कमी दोनशे पन्नास सलाय म्हणून समजायच म भरपूर आहेत आणि ते तू मध्ये काढलेस बघ ते लेस बांधायचं ते इथं निम्यापर्यंत पायापर्यंत असं दोरा बांधेत
हा- हा- हा -हा-हा
ते - ते पण आहे सहाशे रुपयाला म्हणजे तीनशे रुपयाला बस
तीनशे द्याय लागतय. हम्म हे नको पाहिजेत हुत रे असं हाप्प...
मग मज्जा आली असती कनी आता मी घेतलो की खरेदी केली तशीच
किती रुपये दिलास वर?
मी एक हजारच बूट घेतलो हजारच तीनशे तीनशे रुपयाला घेतलो
आं
हम्म काय झालतं पप्पा अ नाही कुपन नाही वापरत पप्पांच्यावरन पहिली ऑर्डर करालतो ग
हा
मग पहिल्या ऑर्डरला कसं झालतं तेनी कुपन दिलीत तेनी स्वतः म्हूणच वेलकम म्हणून मग ते कोपन तर युज केलो मग डायरेक्ट सातशे रुपये प्राईज दाखवाय लागल आणि मग ते वापरलो निम्म पन्नास टक्के अस म डायरेक्ट कमी झाल ते डायरेक्ट ते हा तीनशे वरल
पाल त शू
नाही येणार हाय
मग ते पण आणि परवा पण मागवलेलास नव्ह
हम्म ते भावान घेऊन गेला भावाला आवडलं भावान घिऊन गेला त्यान म्हटंला मी घिऊन जातो तू दुसरं मागव म्हटंला
हे तूज बसतय तूला?
हम्म सेमच दहा नंबर
हा-हा
दहा नंबर बसेस न हह आता ते आणि ऑर्डर केल्याल पैशे पण मिळत्यात बघितलीस काय?
कुठलं?
जे आपण ऑर्डर करतोय कने
हा
तेज पैशे पण मिळत्यात कॉईंन मध्ये काय तर पैशे मिळत्यात आता चालू झालय ते शेन -वॉलेट मध्ये खालती येतय माहिती हाय काय
खाली येतय ते आपण जेवढी खरेदी केली तेवढं
तेवढ मिळत नाय जरा -जरा मिळतय
मला का नाही माझ्या दुसऱ्या अकाउंटला दहा रुपये आल्यात. तेवढंच का आल्यात?
फक्त दहा रुपये? तू अनेक काढलेलीस नव्ह कोणाच तर? तू अनेक काढलेलीस ना अकाऊंट कोणाच तर मग त्याला किती आलत
कधी पाचशे पाचशे चालतं सगळ आवड
त का
हम्म
हो
ह
पाशी आता मी पण काढले मामा ते काढले मामीच काढले पप्पांचं काढले पप्पांचं यूज केलं मी आ
हम पण काय उपयोगात त आधी काढाय पाहिजे तास
अ आधी आता काय कायत
आता हाफ हाफ घ्याय लागते
आता हा प ब्याच अपर बघ की वापर बघ ब वापर लागली मग डिस्काउंट बघितलीच कुणी डिस्काउंटमध्ये जायचं डायरेक्ट कत्ष्ट्या
हा ऑफ होते त्याला आणि मग ऑफ करायचं
जब ला अस देणे तयात गेलीस कोणे नितीम
आलं काय प्रथमच
प्र तेमध्ये नाही आला अजून, उद्या येईल त्याला.
हम्म, हम्म, पन मी मीशो वर टाकलेलो रे. अ मेशोची ऑर्डर घेतलेलो क नै,
मिशू मला गावाय नै कुठं टाकाय. किती आलंत? पैसे.
हम्,, ऐंशी रुपये आलतं.
हा,, मी व्हिडिओ कॉल कर मसेज मला कुठे दिवसांनी टाकायची.
अरे, आपण आर्डर केलोय नै, त्यातच जाऊन खाली असऽ ते की. स्टार डेच असतय की स्टार.
एक मिनिट बघतो अं, मी मीन ऑर्डर केलोय की. हा, हे आलं हे इथं स्टार द्यायचं. आहेा की, एक स्टार दिल, पाच स्टार दिलं.
ो, आणि कायतरी लिहायच असतय बघ.
इथ, हा व्हिडिओ आणि फोटोय,, ठी पैसे मिळतात काय? किती मिळतात का या ते दाखवले नाही तुने काऽ
काय म्हणजे असं तर काय मला माहित नाही,, पण मी टाकलोय टाकायच तसं, कारण कीऽ त्या फोटोंना पैसे मिळत्यात, असं मी आधी पण ऐकलेलो. हम्,
काय म्हणलीस, ऐकलेलीस.
होय, फ्लिपकार्टला पण म्हणजे सगळ्यालाच, म्हणून ते फोटोज टाकत असतात सगळी.
हम, इथ आलेय की ऍड फोटो अंड व्हिडिओ म्हणून.
हा, मोठेऽ
मग दोन्ही पण ऍड करायच वय फोटो पण एॅड करायचा, व्हडिओ पण ऍड करायचा. फोटो पण ऍड करायच आनी विडिओ पण ऍड कारायच. नाय.
नाही, असं काही नाही, फोटो फक्त केलास तर चालतय.
हम,. म्हणजे पैसे कशाला जास्त मिळत्यात
मला काय माहिती नाही, जरा युट्यूब ला बघतो. म्हणजे मी टाकायच म्हणून टाकलेलो असच,
मी ते काउंटर घेतलेलं ना.
हा,
मग ते दोन घेतल्याल मी न, मग ते टाकतून आलं तर आलं. लय ग कव्हर गेलाय फोनचा.
अ हा,
हम,, कडलीऊ फोन, थोड्या वेळात बारा मिनट पलाऽ